की, हा हा, हॅलो हॅलो, ऐकू येतय का ग? हं, काय ओ, चहा, पाणी, नाश्ता?
चाहा, पाणी, नाश्ता केलाय
हा.
आता जेवण केलंय
हा लवकर जेव
तो जरा झोपला. केलं जेवण जरा झोपला लवकर उठलाय ओ.
हा हा मंग केली का लवकर?
बर.
झोपलीय वय लवकर झोपलीय की आज.
सहाला उठलाया सकाळी.
कितीला?
सहाला उठलाय.
उगचच उटून बसतोय लवकर.
सहाला उठ ठुन बसला बाबा आज जाणार होतात ना त्यांच म्हणून. आम्ही उठनार नाय लवकर.
म्हनुन आपण उठून बसलाय वय.
आपण उठून बसलाय.
हा नाही आला पाऊस गं. म्हणून आणि कॅन्सल झालो वय आगं लय पाऊस आलाय. लय आला पाऊस म्हणून कॅन्सल झालो आणि म्हणून म्हटला आणि दहा मिनटं हे करत म्हटलं आता. तेच जरा गांधीनगरातनं हेच्यातनं जरा थोडा उचगावातनं बाजार आणायंचाय गं. ताई ताई तेन. ऊसगावात चालल्यालो खर बाहेर पडलो आणि पाऊस लय आला. हम्म.
पडलं.
काय म्हणलीस?
आ हा. जरा संध्याकाळी म्हटलेलं आता जरा दुपारी जरा वेज बिर्याणी करायची. वेज बिरयाणी.
हा हा.
व्हेज बिर्याणी करायची म्हणून ठरवलेली जरा.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
आ आवाज कमी आलाय बघ आवाज कमी आलाय बघ आवाज.
संध्याकाळी म्हंटलं करकी मग. तुम्ही काय व्हेज बिर्याणी केलासा कि चपाती वगैरे काही लागत नाही.
होय आता इथं अकरा वाजेपर्यंत बसलूया आणि तिथं काय करतीस आता जाऊन.
संध्या संध्याकाळी करायचं गं.
आता तेच करणार संध्याकाळीच करणार.
संध्याकाळ कसा वेळ भेटतोय पोरं सकाळचं तुमची गडबड गडबड दुकान. होते हम्म संध्याकाळच निवांत. करायच जी आणि जरा राहिली तरी दुकानात तू करतेस न कर.
होय.
बाजार काय काय आणनारयस आता?
प्रगतीच्या मम्मीचा फोन आलाय. हॅलो, थांब माझ्या फोनवर बोलतो. हा बोल.
बाजार कोणता आता काय -काय करू.
आता जरा थोडा-थोडा किरकोळ की. जरा डाळी, दही. थोडं- थोडंच आणतोय गं मी लई आणत नाही, कस हुतयं माहितेय लई आणलं कि मग त्याला भुरं येतयं.
होय.
मग.
हा
कामाचं म्हणलं दुकानात ठेवून पण चालत नाही.
व्हयं, नाही नाही. बुरा येतोय म्हणून लय आणत नाही मी. तेवढंच बजेटमध्येच आणतोया जेणेकरून लगे -लगे सपलं की, लगेच आणता येतयं गं. कुठं लांब आहेे तवा आणाय जायाला, हिथल्या हित हाय. हं... लई आणलं की मग त्याला मुंग्या हुत्यात्या का ते सॉरी हे होत्यात आळ्या होत्यात लई. बुरशी येत्या, आळ्या होत्यात, शेंगदाण्यात बी तस लई आणलं की त्याला बुरशी ईत्या. हा. हु...
डॉ कट
काल गेलो राहून. कळाला कोर्टात अ हेच्या कोर्टात गेलेला निपाणी च्या कोर्टात गेला होता.
हा
परवा एका आरोपीला सोडलं. मग ते जी काय तारीख हाय वाटतं त्याला काय माहिती पहिजेल आता.
हा काय म्हणलीस गं?
परवा एका आरोपीला सोडल गं, मग ती तारीख हाय आता एकटयाची. तेला माहित
तेन कायतरी खून का कायतरी केलेला आरोप तेच्यावर आलता.
हां हां
त्यात दोघंजण अडकलेलीत एकट्याच काय झालंत लहान मुलगी हाय वाढतं.
हू...
ती काहीतरी बदला घेऊन अस-अस केलयं म्हणून त्यांच्या घरच्यानी त्या पोरग्यावर हे केलतीत. ते काल, परवा दिवशी आठ -पंधरा दिवस झालं सोडून आणलेलंत.
हा, हा.
बारकी हायत गं पोरं एकवीस- बावीस वर्षाची पोरं हायत.
हा, हा...
त्यांची काईतरी केसाय आज.
हा.
तारीख.
ना लाग ना
हम् काय नी, पोरं शाळेस्तान
काय ते.
पोरं शाळेसनं.
पोरं दहा अगं आरत ना कालच्या नानी जरासं तिला हे व्हा लागले अगं. मळमळळाले वाटत मळमळले म्हणून उलट्या केल्या काल डोकं दुखला लागेले पित्त झाले तेले. पित्त लय झालंय ग.
हुं लवकर उठतय ग, झोप नाय दिवसभर.
हाई कि, हम.
झोप नाय पोरांसनी दिवस
तेच होते ग तेनंच व्हाय लागले ग पोरासनी कर काय करू आता. नाईलाजा तरी पण मणाली साडे सहा वाजता उठवते मी पोरा सनी. सहा ला उठवतच नाय साडेसहा लाच उठवते.
दुपारचं एक तासभर झोपवायच गा.
ह, आजी आजारीये म्हूणन आली नाय.
दुपारच झोपत नाईत जरा एक तास भर झोपवायचं पोरांसनी.
रात्री आता जाणाराय घरला, हम्म. संध्याकाळ संध्याकाळ, तू येणारायस ना चार वाजता, हॅलो.
हा हा हं.
हं बोल, झोपली आराधना म्हणली ब आता दहा वाजेपर्यंत शाळा होती, साडेसात ते दहापर्यंत कशाला पाठवु ऊगच, म ह्यासनी पण म्हणलं आज शुक्करवाराय जरासं झोपा म्हणट जरा तुम्ही जरा
हम.
आमच्या बी काठीला जरा विश्रांती पायजे की बाई. मग म माझा आधार काटी.
काठीशी.
हा हा.
काठीचा काठीला न अपना आधार काठी काठी
तेच म्हणाले ग आमचा आधारे आधार मोठा. आये गे काय काय करायचं सांग शाने. दुकान मला दिलय नावाला नुसतं माझ्या नावावर हाय आपणच असतंय तिथं. मी सारखी घरातलीच कामं करायला.
घरातलीच काम कराय पाहिजेतच की काय करतीस.
टेबलचं काम करायचं सकाळी दुकानला यायचं. त्याच्यानंतर न भाजीचं करायचं, भाजीच झालं की दुकानला दुक् दुकानात थांबायचं, दुकान झालं की आणि परत केबलचं कामन करायचं, डोक्यात दहा किडं काय काय करून देत आम्ही नुसतं दुकान आणि घर करतुय त एवढं रडतूया. हा आम्ही दुकान आणि घर करतोय तर एवढं रडतोया.
हम्‌
मने. फुगवत नाहीरस ना पप्पांना. फुगवत नाही चांगलच चांगलच माझं हेच आहे ते. वायट आम्ही बोलणार नाही कधी हो ना ग मनाले.
तुमच्या बद्दल तर कधीच वाईट बोलणार नाही म्हणून.
ती बघा काय म्हणाल्या तुम्हाला तर कधीच वाईट बोलणार नाही म्हण.
तुमच्या तर तुमच्या विरूद्ध कधीच वाईट बोलणार नाही मी.
व्हय तुमच्या विषयी कधीच वाईट बोलणार नाही म्हणत्या नाय ग बाइ माझा नवरा देवगुणाचा आहे. आ
खराच आहेस म्हटलं देवगुणाचा.
होय होय स्पीकर ऑन करता येत नाय त्यांना नाही तर स्पीकर ऑन केला असता. खरंच आहेत म्हणत्यात देवगुणाचा बाबा माझा होय. करत्यात ग करत्यात करत्यात त्यांच्या पाठीमाग कष्टच हाईत. आम्ही आता जोपर्यंत आमच स्वतःच हे होत नाय तोपर्यंत आम्ही थांबत नाय ब दोघंजण. त्यां सांगितलेय काय जरा चिडचिड झाली. सहन करून घ्यायचं स्वतःच आपलं काय होत नाय तोपर्यंत आपण थांबायच नाय आत्ता. सगळंच करायचं स्वतःच. हा, होय बा म्हनून तर पोरांच्या शिक्षणाच्या पाठीमाग लागलोय ब मी. पोरसणी हे शिकवायचं ते शिकवायचं हे करायचं ते करायचं म्हनून तर पोरां''--'' त शिक्षणाच्या मागं लागलोय बघ मी. शिका म्हणतोय ब फक्त पोरासनी आम्ही हाय पाठी माग तुमच्या तुम्ही फक्त शिका.
व्हय पोरांनी शिकायलाच पाहिजे.
व्हय व्हय. हा, अगं चड्डी घाल.
काय करतेस पोरं शिकायला पाहिजेतच.
व्हय बाय जेवलीस पण आता.
कोणत तर असता असा तुम्ही शिकलेल तर ते बरं झालं असत बाई.
सुट्या होत्या का बंद झाली त्यांना आता दोन तीन दिवस सुट्टी असत्या आणि मग दुसरा दिवस. होय बाई आता जरा आराधना ला बघणार ज असं आला बघ आठवून काढायला आणि आलं. ते आ आ, आरधनाला जर असं हे करणार बाई आता. जर असं अ क्रिकेटच हे घ घातलं क्रिकेट. चा ह्याला क्रिकेटचा. त्याच्यामुळे आराधनाला जरा तर हलाच बघणार मी अकॅडमीच बघणार आराधनाला क्रिकेटची.
हो, तसं पण
क्रिकेटची.
चालते तस बाहेरच्या येन पण चालते घ खेळा वगैरे चालते शाळा. का बाहेर पण चालतय म्हणलं
होय हे अनितान कुठ तरीथ कोल्हापुरात फ्री आहे ते सांगितलंय ग.
हा,
हा आणि अनिताना सांगितले हीथ फ्री कुठेतरी आहेय तिथं जाऊन घे. घे म्हंटल्या पुर्गीला तिकडे इचकरंजीला काय तर दोनशे. अ दोन हजार रुपये फी आहे दोन हजार रुपये.
हो नाही लावायलं पाहिजे पोरस शाळेत काय ब हे नसते ना जास्त नसते वेळ शाळेत.
हां.
त्यामध्ये पोरास लावायला पाहिजेच आता क्रिकेटचे सगळं साहित्य वगैरे घेतलीस का नाही लावून सोड पोरासी काय तेवढ्या टेन्शन नाय. एकात म्हणजे एखाद जरी आली क नाही तरी चांगला.
हम्म हम्म. तिथं ते सातार्यात नीजागाव करता. .
क्रिकेटाचा उपयोग हायच भाऊ कुठं नाही तर कुठं आहेच.
व्हय व्हय. चालते पाऊस कमीला तर जरा बाजार करून येतो ठेऊ?
हा बरं बरं चालेल ठेव.